हॅलो. हॅलो.
हॅलो आवाज येते का?
येतय येतय रे.
खूपच बारीक आवाज आहे तुझ्या फोनचा त.
आता बघा येतय का?
हो हो येतय येतय येतय.
मी हळू बोलतो
हाव गा आताच उठला वाटते तू?
नाही खूप वेळचा उठून आहे बस पडून आहे.
अरे सकाळी अ इथं मला गाडी दिसली तुझी मला वाटलं तूच आला का?
नाही यानी गाडी आणली होती ना काल मी नव्हतो ना.
हाव का मग मी तिकडे जाऊन पाहिलो अरे म्हटलं पियुष तर नाही आहे . चप्पलही नाही दिसली तुझी मंग म लक्षात आलं कि यानी गाडी आणलीये शुभ रात्री आणि इथच ठेवली असेल.
हम्म हा गाडी घेऊन गेला होता मित्रा सोबत.
हा हा हा.
हम्म.
एक मिनिट हा मिक्सर चालू करत आहे मी हा.
हो हो. .
हम् काय नाही सव्वा नऊ झाले आज तर कॉलवर कॉलवरच चालू आहे.
हाव का?
हाव ना ते मग दुपारून कॉल लागत नाहीत म्हणतेत ना.
हाव गा
ह हां.
असेल काही
ह हां काय म्हटलं?
ऍपमध्ये प्रॉब्लेम असेल म्हटलं.
हो ते ऍपमध्ये प्रॉब्लेम असते ना म्हणून नाही दुपारी लागत कॉल.
हम्म.
आता तेच कालचे मशरूम थोडे शे रस काही भाजी करते डब्यावर द्यासाठी थोडीशी आणि बुर्जी करील ए तर येतं ना तू इकड जेवण करायला.
हो हो.
हा तेच म्हटलं ते ही सांगायचस हो त म्हॅटलो याज फोन वर बोलता येते मग आपल्याला.
बिलकुल बिलकुल हा उठला नाही वाटतं.
नाही ना त्यान म्हटलं पाणी भरायचं आहे का तर नाही म्हणे.
नाही पाणी तिकडे भरलेलंच आहे वापरतच नाहीये ना फॉगर चालूच
हो हो, हो हो. त्याच्यामुळे ते नाही म्हणे आय आहे म्हणे पाणी.
हम्म.
हम्म. म्हणून तो म्हणे रावते म्हणे. तू पाहून घे म्हणे टाकायचं एकात मॅटला मला काही आहे रे तू पाह ना म्ह इकडं तर मंग म्हणे राहू दे म्हणे म इतका आयदी पणा करते.
हम्म.
उठली का आपली कोहू उठली का?
तिची आंघोड वगैरे सगळं झालं.
अरे बापरे! कव्हाच? आईसोबत मंदिरात गेली अशील ना.
हेम पप्प सोबत हम्म.
कोणत्या मंदिरात गेली होती?
निर्घंटेश्वर महादेव
हाव येतं का हो बरं हो ना हो ना.
हम्म जवळ पडतं आपल्याला सिद्धेश्वर म मंदिर जवळ पडतंय.
हो माने सिद्धेश्वर मंदिर जावा पडते तशी इथं दोन चीन महादेव आहे ये म हेच्यातलं विठ्ठल मंदिरातलं आहे ही ना.
हाव हो.
हा विठल मंदिरात. नाही तिथं नाही ते आपलं न जुना मंदिर नाही का वि विठ्ठल मंदिर ते
अच्छा.
ते तिथं विठ्ठल मंदिरची देवी बसते तिकडं. हा हा तिकडे ते तिकडचं ते घर तेच मंदिर आहेज.
अच्छा
आणि इकडं आहे एक चंद्रेश्वर महादेव बघितला का तू?
अन कुठे
आं आपला एकविरामा तिच्या मंदिर हे तुझे काका राहततेत तिकडं गल्ली आहे ना
हा हा हा हो हो हो हो हो हो.
हा ते त्या काय हं तुझ्या काकू तिकडूच्याच मंदिरात जातात. चंद्रेश्वराला तू बघितलाय का ते?
बघितलं बघितलं.
हाव तेच म्हटलं.
तलेच्या घराजवण ना.
हो हो हो रोतिलीच्या घराचा तेच म्हटलं.
मगं मशरूमची भाजी आहे आज नाही उद्या आपण बोलवणार आहे.
हा. आता ते.. आ. काल. ते आमच्या ओळखीचेच आहेत. ते रोतेलेच आहेत, ते ओळखते बी. ते तिकडचे रोतेले ओ ओळखते का बायपासवर?
हो हो.
त्यांचं घर पण माहित आहे का तुला?
घर नाही माहिती पण एक दिवस हर्षलान मला भेटले होता ते.
हा शालाकार अ भवन आहे की नी
हा हा.
तालासर भवन आहे ना बिलकुल तिथंच आहे त्यांचं घर. ते पण तिकटच्या साईड ना.
हा. हा.
अ डाव्या साईडना हे उजव्या साईडनं येते हो. तर त्यांनी सांगितलं. मग मशरूम मला आणून देसाल म्हणे, हर्ष-हर्ष म आणून देते का म्हणे मा लघु आणून देते म्हटलं.
हा हा.
मग मला पण एक पॅकेट सांग दामिनी, मी म्हटलं कधी लागेल? जेव्हा असल तेव्हा म्हणे.
हा हा, बघ देऊन तू कधी पण.
हो उद्या क ते आणलं तर मग तिकडे एक दोन बटर मशरूम.
अच्छा
ते अजून एकखेळ मी त्यांना कन्फर्म विचारीत काल मंदिरात भेटले होत्या ना. सांगितलं नेहमी विचारतात ना हर्ष काय करते काय नही.
बरोबर बरोबर.
सांगितलं मशरूमच करत आहे म्ह घ्या म्हणाली, तिथलं. आणून द्या कधी पण जे त्याच्या जेव्हा असल तेव्हा.
काय म्हटलो?
कोणाचा फोन येत का तुम्हाला? हम्म इकडे आवाज येऊन राहीला. आं?
तुला कस समजलं?
इकड आवाज येउन राहला होता.
आरे बापरे तिकडे आवाज येत
हा हो ना. ऍप ऍपमुळं नाही तर तसं समजत नाही ना, पण ऍपमुळं मला वाटलं मला येऊन राहिलं का?
नाही नाही मला येत होता, त्या फोन साठीच येतय ह हह. रात्री मी किती वाजेपर्यंत बोलत होती? बारा वाजेपर्यंत ह ह.
अरे बापरे बापरे.
कॉल चालूच होते, मी पण लावलेत नाही. डोक पण दुखतेय सारखं फोनवर बोलू बोलून.
हा अरे आमचं बी असंच होतं ना, जेव्हा मी याच्यात होत म्हणून नेटवर्किंग मध्ये.
हा हा
माझा दिवसभर फोन चालूला चालू, चालूला चालू मी कोणाला लावत होतो नाही तर कोणाचा मला येत होता. संध्याकाळी मग असं मे-मेल्यासारखी हालत होत होत ती डोकं दुखत जाय, मग स्वयंपाक बनवनं जिवावर येत जाय. हम्म मी मेसच खात नव्हतो ना.
हो का? घरीच बनवत होता का? तू बनवतोय काय?
हा सगळं येतं मला.
हो का? अरे वा.
हम्म. म्हणजे प्रॉपर स्वयंपाक मी दहाही लोक आले त्यांना जेव घालू शकतो. हा आणि जे म्हटलं ते असं नाही क बा हेच बनवता येत तेच, जे म्हटल ते हा.
हम्म हम्म. चाल बी दिन मी तुम्हाला हे शिकवत.
गळं सगळं.
हो का चागलय म कतेल. तुमच्या दोघांना हॉटेल टाकायला परवडतील, तुमच्या मस्त हॉटेल टाका ना मग.
काही अर्थ नाही हॉटेलमध्ये, आम्हाला असा बिझनेस पाहिजे कि जे तीन चार पा वर्षानंतर आमची दगदग कमी करल.
होवू बरोबर.
हॉटेल दिवसेंदिवस वाढून राहिले. कॉम्पिटिशन वाढल, हाँटेल आज ना उद्या. प्रत्येकाला बंद करण, ज्याच चालल त्याची टेस्ट राहील. ठीक आहे. जी सर्व्हिस चांगली आहे. त्याचे हॉटेल चालेल, बाकी सगळ्यांचे हॉटेल बंद होतील.
हम्म. आणि धंद्या मध्ये स्लॅक सीझन नाही, पाहिजे की भाई. मग, चार महिने चालूनच नाही राहायला.
हो ना माझा पण तयार झाल्यावर हॉटलचे टाकायची बाई आता.
हम्म. हम्म.
हो पण चांगली फेस राहील आमच्या हॉटेलमध्ये.
नाही. पण हॉटेल टाकल्यापेक्षा मी रेकमेंड करेल. कि भावाजवळ जर पैसा आहे तर जमीन घेऊन ठेवा आणि जमिनीवर हॉस्टेल बांधा किंवा रूम बांधून ठेवा.
दोन, दोन दोन दोन, रूमचे ब्लॉक जरी बांधले. तर कारण जे आता शिक्षणाची त्या याच्यामध्ये डेव्हलप होत. आणि सगळे खेड्यापाड्या. तिचं नाव आपल्या लेकराला घेऊन इथे राहणार आहे. दोन, दोन रूमचे जरी ब्लॉक बांधून ठेवले. ते जर भाड्याने दिले पाच, पाच हजाराला ठीके जर आपले. पाच याचा जरी ब्लॉक आहे, ठीके पंचवीस हजार रुपये महिना. काहीही न करता आहे कशाला? डोकेदुखी ठेवायचे मग. आचारी आहे का नाही आहे? भाजीपाला आहे का नाही आहे?
हा हा.
हं
हा हा हा.
हा काहीच नाही.
हो. ना. एक ना त्या दुस- दुसरं म्हणजे बसूनच. काहीतरी बिझनेस करावा लागेल, एक तब्येतीच्या मानानं पण.
बसून काय लई ते हे मग. आपल्याला जाऊन पहायची गरज नाही, काही नाही. अग्रीमेंट करून घ्यायचं अकरा महिन्याचं.
हो. हो.
अकरा, अकरा महिन्याला अपडेट करत राहायचं. आणि, आजच्या काळात पाच हजार रुपयर रेंट आहे, पुढं चालून ते सहा हजार किंवा सात हजार दोन रूमच जाईल.
हो. हो. हो. अजून म्हणजे वेळेनुसार हे ही होतंय. कॉलेज वाढून राहिले. शाळा पण तिकड किती झाल्या मानोरा रोडवर दोन तीन शाळा झालेल्या हायत्या.
आता वाढणारच, वाढणार आहे. कारण जसं ते त्यासाठी फेमस झाला आहे ना. ह. हा. धंदा झाला आता, ठीकेय आहे जसे हॉटेल धंदा आहे ना, आता शिक्षण पण धंदा झाला, तर लोक धंद्याच उतरणारच आहे.
हो. बरोबर आहे.
हा तर त्याच्यामुळे अं. असं जर केलं.
हम्म.
ठीकेय पाच रूमा बांधल्या. तर, पुढं चालून सहा हजारच्या हिशोबाने. सहा पंचे तीस हजार रुप होय. दहा रुमा जर बांधल्या. ठीक आहे. तर साठ हजार रुपये महिना घर बसल्या येऊन त्यांना, जेवढा त्याचा पगार आहे तेवढा. अ. घर बसल्या येत.
हो ना माझी पण इच्छा होती बर हे आता आपण नसून फॉर्म टाकले नाही की नी मस्त! ते चांगलं बांधलं जातं. पण, ते आपल्या हातात नाही आहे ना. त्याच्यामुळे,
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्या नावावर नाही आहेे. हम्म नावावर जर झालं तर मग काय करता येतय. पण त्याला बांधायला पण भरपूर पैसा लागेल. कारण ते पण, आहे ना लादणी, लादणी आहे ना अंदरच किती? गड्डा गड्डा गड्ड. हड्डा गड्डा होऊन जाईल त्या. विषते जेसीबी जेसीबी आणूनच पूर्ण ते पहिले रिकामा कराव लागतो.
पूर्ण रिकाम कराव लागत त्याच्याशिवाय ते वरचं बांधकाम होणारच नाही.
कायचं नाही होत. आणि एका सोयीन पूर्ण तोडून पूर्ण एकदाच बांधावं लागल तो.
हो हो त्याच्या काही लागले त्याले.
त्याच्याशिवाय इलाजच नाहीऐ. आपण जर म्हणतो की एक रूम बनवतो आणि दोन रूम हा
हजार लागती पाडायले.
नाही लागत जास्त लागत एक लाखच्या आसपास पडा मग मला सांगा ना, एवढा जे मटेरियल निघल. त्या ट्रॅक्टरमध्ये भरून तुम्हाला.
हो हो अजून आलता फोन.
हंम्म.
तेच म्हटलं एक- एक तर समच्या. पण, जमिनं काही करून नाही ठेवलं असं.
ठीक आहे. तर आपा-आपापले. तरी आपापल्या परीने प्रत्येक व्यक्ती काही ना काय करून जातो.
हो ना.
हुंम.. महत्त्वाचा हर्षु देऊन गेला ना तुम्हाला. आता बाकीच सगळं तो सांभाळून घेतो जेवढा रोल ज्याचा असत ना देव तेवढा त्याच्याकडून निभवून घेतो आणि त्याला मग बोलवून घेतो. ये रे बाबा जास्तीचे काम नको करून ठेवू जेवढं सांगितलं तेवढं कर. असा वाला विषय देवाचा बी. आहे ना जसं एक मायबाबा आपल्या लेकराला म्हणते ना अय अगावचे काम नको करू जेवढं सांगितलं तेवढं कर.
तेवढंच. तसंच, देव आपल्यासोबत वागतेय.
कर्म, कर्म संपले की झालं.
झालं.
हम्म.
जर, आता पुढच्या सेकंदाला आपलं संपलं ना तर. पुढच्या सेकंदला आपल्याला बोलून घेत हमम.
येस मॅम. मी या घरातील बी एवढी तरक्की बी नाहीये.
हम्म. हम्म. नाही पण, असं, असं म्हणायचं. च नाही माहितीय आहे का जस जस आपण बोलतो ना तस तसं ते होत जात.